हॅलो हा आवाज यायलाय काय यायला यायलाय आवाज.
हम्म हम्म तर मगच सारखं व्हायचा आवाजच येत नव्हता ना मगाशी.
होय मग अे येतच ते बोते का हे सप्ल वाढतं चार्जिंग.
हम हम हम हम हमम.
त्याच्यामुळेच ते येत नव्हतं.
येत नव्हता काय.
हा.
काय मग आहे त्याच्या लग्नाचं कुठंपर्यंत आलं काय.
काय अजून नाही बघ काही तयारी केलेली नाही लग्नाची अजून.
काऊ.
काही म्हणजे काहीच नाही नि अंत आम्ही काम करा लागले काम करत बसले त्या लग्नाचे. सरीचं नाव नाव बी नाही.
ह.
लग्नाच त्या. आतापासूनच घराल्या होत्या हा. तुला काय म्हंटलेलं मी की रुकवतच साहित्य करायला मला मदत कर म्हटलेलं. तर कधी ते मी घरात होतो तेव्हा.
हा हा.
तेव्हा मला काय माहिती पुढं मला मी कामाला जाईन किंवा काय मला काय वाटलेलं आता मी नाहीच जाणार. आता मी घरातच राहणार असं वाटलेलं. प तोपर्यंत ही फिरून येपर्यंत मी माझी दोन कामं झालीत.
होय व्हय दोन काम म्हणजेत ते. बी एस एन एल च सोडलाच.
हा बी एस एन एल चं सोडलोच की मी.
फायनान्समध्ये आता किती ते किती टायमिंग आहे म्हटला.
साडेनऊ ते सहा.
अ जास्त आहे टाइमिंग म
पेमेंट पण जास्त आहे.
खरं.
पेमेंटच्या हिच्यावाटणीचं हे दहा ते चारपर्यंत ज आणि लोड नव्हतं हे छान होतं की उलट.
हे पण हे छान होतं खरं पगार लई कमी आणि विषय काय होता. ते चाललेलं ह्याच्या दसरा चौकात मग मला इथनं सहा हजार ला कसं जाणार मी दसरा चौकात चालत तर मी एव्हडं लांब बी एस एन ल टावर जाणार नाही पूर्ण फक्त जे प्रायव्हेट जे होत मनीष सरांचं आमचं ते तेवंढ फक्त चाललेलं त्यांना का म्हणजे त्यांच काय विषय होता की त्यांनी इथं बी एस गव्हर्नमेंट असले बी एस एन एल ऑफिस जवळ हो तर ती. तिथं माणसं काय करायची जास्त करून तिथं कस्टमर जास्त यायचीत मग तिथं त्यांनी कार्ड काय करायची. हित
हम्.
अडीचशे दोनशे नव्वद रुपयालाच हितं विक द्यायचे त्यांनी कारण का क त्यांनी वरपर्यंत गेली तर वरती कंप्लेंट केली तर ह्यांच जाईल म्हणून हात त्यांनी काय करायच तर दोनशे नव्वद रुपयालाच कार्ड द्यायचे आणि त्यांचे दुसरीकडे ऑफिस आहे ना ते दसरा चौकात आणि पुढारी ऑफिस कडं तिथ त्यांनी रेट लावलेला साडे तीनशे रुपये
हा हा हां हां.
मग ती काय करायची आम्ही पोर आहे की नाही त्यांने आम्हाला शिकवलेलं की बाबा दोनशे ग्रेस टू ला कार्ड जर असलं तर त्याला काय म्हणायचं तुमचा नंबर गेलाय तुम्हाला नंबर मी नाॅ जर तुम्हाला नंबर पाहिजे असला तर तुम्ही पुढारी ऑफिसला जावा नाहीतर दसरा चौकात जावा मग तिथं ती माणस पाक त्यांच्या गरजेचं कार्ड आहे म्हणून कोण पण झालं शेवटी जाणारच की ओ आता माझ्या गरजेच कार्ड आहे तर मी जाणार मग ती काय करायची पाप बिचारी माणसं हा ठिकाय जातो घ्या आणि तिथं जायचे आणि जे प्लेस च कार्ड आहे ते साठ रुपयेला आम चे ऑफिसमध्ये देतात कारण का आमच ऑफिस गव्हर्मेंट असल्यामुळे
हम हम हम हम हम हम.
ते कार्ड देतात तर तो तिथं अडीच शे रुपय ला कार्ड देतो य तेे कारण तेवढा त्याला इन्कम होत ना त्याचा फायदा होत
बाप रे एव्हडं महाग डबल, टिबल, चौबल किंमत
हा दीडशे रुपयाला रिप्लेसचं कार्ड आहे परत हेंच आपलं जर आपल्याला पोस्टपेड करायचं असलं प्रीपेड करायचं असलं तर त्याला डबल चार्ज.
हा.
तिथं मग हिथं करत नव्हता कारण की हित कसं गवर्नमेंटची माणसं. जर कोणतरी कस्टमर वांड ज्या आहे तो जर तिथं गेला पुढं की तुमं माणसं एवढेवढे पैसे घेत त्यात तर मग ते वरती कंप्लेट केल्यांत हच हातच जाणार ना.
हम् हम्म हम हम्.
त्यामुळे तो त्या हे त्याला सोडायचंच होतं ते ह ज्या हातनं गेलेलं नाही पण पण त्यान काय आयडिया केली. कि हे मला नकोच आता हे किथं करायचंच नाही. आता डायरेट काय करायचं आप तिथं चालू करायं दोन्हीडं. म्हणून त्यान आम्हाला पण खोट सांगितलं की आता तेच किती तिकडच साडेतीनशे दीडशे अडीचशे जास्ती तर जास्तीचेच आहे कारण जेवढे इ कस्टमर आम्ही आम्हाला काय काम होत बसायचं. त निवांत रिचार्ज फक्त करायचे कस्टमरचे आणि कस्टमरला घालवायचं.
हम हम हम हम
तिकडं त्या साईड ला कि तिथ जावा ती थ जावा म्हणून मग तरी पण ती गव्हर्नमेंट वाली कशी जरा वांडायेत ती व म्हणजे वयस्करर कामावर. कामाला आहेत ना. ती जरा वांड आहे ती म्हणायची तुम्ही तिकडं का लावून देताय इथ होतेय तर सगळं. आस म्हून ती विचारायचीत. पण आम्हाला कसं काही सांगायचं नव्हतं नय मग आम्ही कसं सांगणार? असं होत ते मग मी त्याला शेवटपर्यंत विचारलं की काय करणार म्हणजे? ठेव ना म्हणजे मी करायचं असल कंटिन्यू तर मला काय ते सांगा म्हणजे इ. करायचचं असल तर मी कंटिन्यू करणार नाही तर मी सु. सोडून जानार मी आधी सांगितलेले चार दिवस. मग काय ते सर म्हण त्यालाच माहित नाही तो नेमकं घेणार आहे का नाही त्यालाच माहित नाही. मग तो काय म्हणायला लागला? की सांगतो सांगतो सांगतो म्हण असं टोलवत होता मग सांगतो सांगतो म्हण. ल्यानंतर आता किती दिवस वाट बघणार ना मी अचानक मला आता म्हंनल. कि उद्या चाललंय आमचं ऑफिस आणि तुम्ही बघा काय करताय म्हणलं माझ्याकडे काय. पर्यायच नाही मग घरात बसल्याशिवाय मग. मग मी काय केलं आयडिया मी दुसरीकडे ऍप्लिकेशन दिली तिथंच.
हम हम हम हम
तिथं दिलं एप्लिकेशन दिल्यानंतर मग हीत त्याला तिथं शनिवारी जाऊन लंच. ब्रेकमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलो.
हम हम.
आणि त्याच्या आदल्या दिवशी काकासनी सांगितलं फोन वरती की काका. त्या मनी सरांना सांगा म्हटलं तुम्ही की आमची पोर्गी येत नाही शनिवार. सोमवारपासन असं तुम्ही सांगा म्हटल झालं की.
हम्म म्हणजे एक्स्ट्राचे दिवस काय भरले नाहीत ना?
नाही किती माझे लागून मला किती दिवस झालेलं खचून. माझे एकोणीस दिवस भरलेले. अ कामाला लागून म्हंटलं खचून माझे एकोणीस दिवस भरलेले. दिलं की कारण काकानी द्याला. काकानी द्यायला लावलं ना.
हा हा ह ह किती दिलं मग एकोणीस दिवसाचं.
एकोणीस दिवसाचं दोनशे दोनशे न बघा मला तीन हजार आठशे हातात आले तीन हजार आठशे का नऊशे.
म्हणजे रोजचे दोनशे.
हा दोन दररोजचे दोनशे रुपये होते त्या तिथं.
आईवो काईच नाही की मग.
मग तेच. मग आणि त्यावढ्याशा पैशातत मला तो बेसवाने म्हणत होता की तू येत दसरा चौकात. काय होतं एवढं मी तुझं ऍडजस्टमेंट करतो. मी म्हटलं सहा हजारला ऍडजस्टमेंट कर म मी काय करणार मला काय परवडणारचनाय. घरातच सहा हजार रे दि मला पण हातात येत नाही मग मी सांगितलं सरल ना मग राह दे म्हणले. मग मला तुमच पेमेंट देतो. नाही राहू दे मग मी लगेच सोमवारी काय केलं इकडं लागलो.
हाहाहा.
फयनान्स ला.
हम्म बर जाण लागलं ते तिथं काय कामलोड असते काय म आाता.
नाही तिथं कॉलिंगच की सेम प्रोसेस साडेतीनशे कॉलिंग. आणि प्लस जो काय म्हणजे आपल्याकड आपले जे कस्टमरची फाईल डिस्पोजल ते. हे आपल्याला काय म्हणत येत.
इंटनसिव्हप.
हां.
मग साडेतीनशे कॉलिंग असतात.
होय पगार प्लस इन्सेंटिव्ह अहो साडेतीनशे कॉलिंग म्हणजे कसं. सगळे रिटर्न कॉल जातात म्हणजे रिटर्न कॉल म्हणजे जे कोण कस्टमर उचलत. नाही कोणत कटच करते कोणाचा तर व्यस्तच असतो. कटटटटट होत कोणतरी हा एक असते कस्टमर कि ते. त्याला म्हणजे रिस्पॉन्स द्यायचा असतय ज्याला खरं गरज असते ते कष्टन मर. माहिती घेते पण विचारते पण. कि काय ह नेमकं कसं आहे म्हणतय असंय तिथं.
ह् ह म्हणजे फक्त कॉलिंग करत बसायचं.
हा पगार प्लस इन्सेंटिव्ह मिळतोय आपल्याला.
मग इंटेन्सिव रेग्युलर असतो काय आपल्या करण्यावर.
आपल्या करण्यावरच घ आता आपली फाईल आता कारलोनचे कसे आहे एक फाईल पाच लाख ला. ची असत्या.
हम
पाच लाखाच्या खाली नसत्या ती मग पाच हजार रुपये मिळतात एका लाखाला एक हजार रुपये मिळतात.
हां हां म्हणजे त्यांना चार तुम्हाला एक असं काय.
नाही दोन हजार रुपये घेतात ते काालच्या मागनी हज
हा त्यांनी हजार हा हा हा सॉरी हा.
ह् ते लोन करून देतात दोन हजार रुपये घेतात एक लाखाच्या माग मग त्याच्यात त्यांना हजार आम्हाला हजार. असं मिळते. लय पण कस्टमरच जास्त घेतल्यावर कस्टमर लोन करायला तयारच होत नाही की. त्यामुळे ते तस करतात. मग इन्सेंटिव्ह प्लस ह्या पेमेंट म्हणूनच म्हणलं लागूया राहू दे. हाय थोडं टायमिंग याला तर सात वाजतात सहाला म्हणजे काय सहाला सोडतत व्हय?
नाहीच की. इकडं तिकड होतच की.
हा पुढं माग होत
म का चालत येतं तिथन?
हा चालत येत येतोय की. कुठं ते सासणी ग्राउंड आहे ना बरोबर त्याच्या समोरच आहे ते.
असू दे थोड वॉकिंग होतय.
हा आणि ते सासणी ग्राउंड कुठं लांब आहे एवढ? बरोबर डीमार्टच्या समोर सासने ग्राउंड आहे.
होय, माहितीय की. आणि मग जाताना?
जाताना पण जातोय चालत मी.
कितीला निघताय मग घरातन?
नऊला निघतोय. सव्वा नऊ सा पावणे साडेनऊच्या अगोदर एक पाच दहा मिनिटं अगोदर पोचतोय जाऊन.
म उठताय कितीला?
उठतेय काय सांगालोय? सहाला उठतोय बरोबर.
हां.
सहा ला उठल्यानंतर काय करतोय? नारायणीला घेतोय. नारायणीला घेतल्यानंतर तिची थोडी चपाती भाजी वगैरे तिचे जेवण होतय. मग ती तिला घेत्या. म मी माझं सगळं आवरतोय. धुनं वगैरे धुन तेन धुवून. पण मग किंवा असं काओ संडास बाथरूम धुवून वगैरे सगळं माझी माझी बाकीची कामं आवरतोय मी. आणि म आवरून मग काय बाहेरचे फरशी पुसतो वरणं खाली. तिसऱ्या मजल्या पासणं ते खाली एंडिंग पर्यंत. झालं, आणि मग काय आव जा आवरून जातय. हा म जे काय आतलं असेल ते मम्मी करते राहिलेलं काम.
म होतय पटा पटा पटा. तासभर घेतलं ना काही नेल तर सात वाजेपर्यंत नारायणी बसते. सात ते आठ आठ ते नऊ मध्ये तासभर धुण्याला घेतला तरी अर्धा तासात आंघोळ आणि फरशी होतेच की.
होत्या होत्या आणि वेळ दररोजच्या रुट टिंग असं लावल्यामुळ क नही माझ बरोबर होतय त्यात काम. जरास पुढ माग होतय. पण होते ते बी बी एस एन एल च कसं भारी होतं. तीथ कसं टायमिंग माझं चांगलं होत.
हं. चालत चालतय.
पण नव्हतं. हं. चालतय हा.
हा का? हा.